हॅलो.
हॅलो.
हॅलो, आवाज येतोय का मॅम माझा?
येतोय.
हा आवाज येतो. हा तुमचा पण येतोय बोला ना?
त्या गोल पावर मॅम मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, तर तुम्ही फ्री आहात का आता? आ अ र्
हो हो मी फ्री आहे. तुम्ही बोलू शकता? बोला ना?
अ चाले होना हो तुम्हाला माहितच आहे. दैनंदिन जीवन म्हणजे डेलीच आपलं लाईफ कसं असतं आप व त्यामध्ये काही बदल करायला हवेत म त्यासाठी
हो.
दिल गरजेचं आहे आता बदल करी म्हणजे नेमकं काय? तर वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टी अ आत्मसात करणे किंवा नकारात्मक ऊर्जा टाकून सकारात्मक ऊर्जेचा अ सकारात्मक ऊर्जा प्राप्त करणे म्हणजे बरोबर ना आता फक्त आपण बोलत आहोत. म्हणजे अगोदर खूपदा आपण डिस्कशन केल आहे. कि डेली लाईफ बद्दल आणि त्याबद्दल आपल्याला असं दिसून आल की पण फक्त आणि फक्त आणि वाय आणि वा मी अशिवाय पण बोललेलो नाहीये. ओके चालेल तरी ना तुम्हाला नोकरी करणाऱ्या अय याबद्दल सगळे. तर तुम्ही फ्री आहात ना? हम्म, चला नोकरी करणाऱ्या मुलींच्या आयुष्यत मॅडम जस की आपण बघत आहोत. लीर द त्यांच्या परंपरा त्याबद्दल असलेलं प्रेम त्यांची माया आणि खूप, खूप, खूप मेहनत तसच कष्ट देखील असतं. आणि यातून जो संघर्ष करून बाहेर पडतो. तोच उभ्या आयुष्यात सक्सेसफुल होतो आणि असं म्हण का की? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि त्यामुळे अपयशाला घाबरून राहता. यश मिळवणे खूप इम्पॉर्टंट आहे जसं की मी तुम्हाला बोलले. नोकरी करणाऱ्या मुलीचं जीवन कसं असते? आता मी सांगिते की पहिल्या तर ती सकाळची कामे पूर्ण करते. त्या नंतर नोकरीसाठी तयार होतीया, नोकरीसाठी तयार झाली. कार्यालयात वातावरणा नुसार
तुम्ही
हा तुम्ही ऐकताय काय माझ?
थोडफार मध्ये, मध्ये
ओके. तर कार्यालयातून वातावरणा नुसार योग्य पोशाख परिधान कर त जर तुम्ही बोलू शकता का फ्री आहात का तुम्ही? हॅलो. स्वतःची कागदपत्रे ओळखपत्र लॅपटॉप किंवा इतर कामाचे साहित्य तती तपासते. अनेक शहरामध्यें, वाहतुकीची, कोंडीची समस्या असते. त्यामुळे वेळेवर घराबाहेर, न पडणे. बस, रेल्वे, मेट्रो, रिक्षा किंवा स्वतःच्या वाहणान तीच कामांच्या, ठिकाणी पोहोचवते. पव-प्रवासा दरम्यान, तिला भजी, वाहतूक आणि वेळीची मर्यादा, याचा सामना करावा लागतो. कार्यालयात पोहोचल्यानंतर, तिच्या कामाच्या दिवसाची, खरी सुरुवात होते. ती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, पूर्ण लक्ष आणि मेहनत घेते. तिच्या कामाचे स्वरूप क्षेत्रानुसार बदलू शकते, शिक्षिका असल्यास, विद्यार्थ्यांना शिकवणे. डॉक्टर असल्यास, रुग्णांची सेवा करणे. बँकेत काम करत असल्यास, ग्राहकांच्या व्यवहाराची पूर्तता करणे. तर आयटी क्षेत्रात, काम करत असल्यास संगणक आणि त्राणंत्रिक-तांत्रिक प्रकल्पावर काम करणे. अशी विविध कामे, ती करत असते. कार्यालयात वेळ ते पालन, शिस्त, सहकार्यांशी समन्वय आणि जबाबदारी, यांना खूप महत्त्व असते. ती बैठका, अहवाल तयार करते, ग्राहकांशी संवाद साधते. आणि विविध प्रकल्प पूर्ण करणे, यामध्ये व्यस्त असते, नोकरी करणा यांच्या जीवनात, सहकार्याचे महत्त्वाचे स्थान आहे. कार्यालयात, नित्त स्वभावाच्या लोकांबरोबर, काम करावे लागते. यामुळे, संवाद कौशल्य संयम आणि सहकार्याची भावना, आवश्यकती असते. चांगले सहकारी, कामाच ताण कमी करण्यास, मदत करतात. परस्पर सहकार्यामुळे, कार्यक्षमता वाढते, अनेक वेळा कार्यालयातील मैत्रीपूर्ण वातावरण, कामाचा आनंद वाढवते. कामातील आव्हाने, नोकरी कर ऱ्या मुलींना, अनेक आव्हानांना, सामना करावा लाग जसं की कामाचा ताण अ, हो तुम्ही बोलू शकता का, आता जरा एक पाच मिनिट?
हा हा, दैनंदिन जीवनबद्दल ना, हो हो, मी बोलू शकते ना. म्हणजे बघा दैनंदिन जीवन, किती धावपळीच आहे. अगदी सकाळी उठल्यापासून, रात्री झोपेपर्यंत, मला तर खूप काम करावे लागते. म्हणजे अगदी मी सकाळी साडेचार वाजता उठते, त्यानंतर मग घरातील भांडी वगैरे रात्रीची पडलेली असते, ती घासणे. त्याच्यानंतर
तुम्ही रोज साडेचार ला, उठता का?
हो हो, म्हणजे माझ दैनंदिन जीवन खूप धावपळीच आहे, कसं आहे माझी एक बहीण आहे, जी काही काम वगैरे करत नसल्यामुळे, सगळी जी जबाबदारी आहे ती माझ्यावरच आहे, मं आई बाबांना सुखात ठेवणे, हीच माझी म्हणजे इच्छा आहे ना, म म्हणून म्हणूनच मी असं कधी कोणाला दमवत नाही, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून, रात्री झोपेपर्यंत, मी दिवस भर, काम करत असते. म्हणजे कामावर जाणे, कामावरून घरी गेल्यानंतर सैयंपाक वगैरे करणे, झाडू मारणे.
अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. अंथरून वगैरे घालणे. म्हणजे बघा, एखादी जॉब करणारी व्यक्ती देखील, किती काबाड कशी करू शकते. अ म्हणजे जॉब करून ती घर सांभाळू शकते. असं सगळं मी करते. आता दैनंदिन जीवनात म्हणजे हे सगळं करणे पुरेस नाही ना. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊ शकतो. अ एखा्या ठिकाणी प्रवास वगैरे करू शकतो. आनंदाने जगू शकतो. प्रत्येकाचं दैनंदिन जीवन हे वेगवेगळं असतं. आता एखा्याचं तुम्हाला मी एक एक्झाम्पल म्हणून दैनंदिन जीवनकर मी तुम्हाला सांगितले होत. आणखी एक सांगेल. म्हणजे त्यांचं जीवन किती आरामदायी आहे बघा. म्हणजे एक व्यक्ती आहे. मुलगीच आहे. ती निवांत उठते नऊ वाजता. खाते पिते. आणि दिवसभर घरीच असते. काम वगैरे करते थोडस. आणि झोपते. परत थोडस व्यायामला वगैरे जाते. म्हणजे तिच दैनंदिन जीवन किती सुकाचं आहे बघा ना. म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून रात्री तिला काहीही काम नाही. म्हणजे असं दैनंदिन जीवन प्रत्येकाला हवं आहे. आवडतं. किंवा काड कष्ट कोणाला नको. आईते वगैरे पैसे हवे आहे. म्हणजे असं प्रत्य
अगोदर काहीतरी कष्ट केले असेल ना. तिच्या पा ठी मग देखील काहीतरी कष्टपण असेल ना.
हो ती खूप कष्ट करते. असते हो पण मी ज्या व्यक्तीच्या सांगतेय. त्या व्यक्तीबद्दल तर मला काही कष्ट वगैरे कधी दिसले नाही. म्हणजे मी बघते ना रोज. त्यांना माझ्या नर नजरेवरुन जाणारी ती व्यक्ती आहे. निवांत खाणे पिणे बसणे. थोडी घरातील काम करणे. असंच त्यांचं दैनंदिन जीवन आहे. म्हणजे किती प्रत्येकाचं दैनंदिन जीवन वेगळं आहे बगा. आणि तीच माझं बघा तुम्ही किती धावपळी आहे. म्हणजे अगदी कामा
हो तुमचं लय धावपळीच आहे.
म आणखी म्हणजे दैनंदिन जीवनबद्दल अजून मग तुम्हाला सांगायचं झालं तर, एखाद्या जॉब करणारच. एखाद्या मॅर रेड म्हणजे प्रत्येकाच वेगळं उठायचं, व्यायामला जायचं, परत कामं करायची. आता एखाद्या मॅरिड मुलगी सांगाय झालच तिचे लहान बाळ असते तिला सांभाळायंच सकाळी नाश्ता करून जेवतो. म्हणजे तिचं जे दैनंदिन जीवन असते. ते फक्त तिच्या फॅमिलीसाठीच जात. फॅमिलीला काय पाहिजे? बघा. त्यांना व्यवस्थित काय दिले का नाही. त्यांच्या सोयी व्यवस्थित झाल्यात का नाही ब म्हणजे प्रत तेक डिपेंड आहे की, तीची सगळी गोष्ट फॅमिली द्वारेव सगळी म्हणजे निवडली जाते. अगदी सकाळचा उठल्यापासून, अगदी रात्री होईपर्यंत तिला फक्त घरच्यांची सेवा करायला लागते. तसं अनमॅरिड मुलगीच नसते. ती इंडिपेंडंट असते. ती स्वतसाठीे वेळ थोड म्हणजे दैनंदिन जीवन मध्ये स्वतःसाठी वेळ देणे पण खूप पुरेसे आहे. अ म्हणजे दैनंदिन जीवनातून एखादा सण आला तर त्यामध्ये इन्व्हल्व्ह होणं. त्यामध्ये व्यवस्थितरित्या सहभाग करून, त्याचा आनंद घेण. त्याच्यानंतर कुठेतरी प्रवासाला जाणं. इत्यादी विविध व्ह्यू घटना म्हणजे विविध जे ठिकाणी त्यांन अनुभवले पाहिजेत. आणखी मग तुम्हाला काय वाटतं दैनंदिन जीवनबद्दल. हो तर म्हणजे बघात
तुम्ही हा
हा येतोय मला तुमचा आवाज बोला.
के तर खूप छान पद्धती तुम्ही तुमच्या एखादी लाईफ जु.
हा येतोय बोला.
ते तर खूप छान पद्धतीने तुम्ही एखाद्या मुलीची लॅब किंवा तुमची लाईफ किंवा तुमच्या कुणाची ओळखीची आहे त्यांची लाईफ एक्सपेंड केला तुमचा मौल्यवान वेळ आहे तो दिला आणि लाईफ ही प्रत्येकाची सारखी नसते. माहणव जातीला वेगवेगळी लाईफ आहे कोणाची कस्ताळू असते तर कोणाची खराब असते आणि प्रत्येक जण हा परिस्थितीशी झुंज देत असतो. आणि त्या झुंजू झुंजीतून कुरव किंवा परीक्षेतून जो पार पडतो तोच पुढे जातो असं म्हणतात, जो टिकतो तोच शिकतो तरी लाईफ ही अशीच आहे. जो योग्य व्यायाम, योग्य आहार त्याचबरोबर कस्ताळू मेहनत असेल तरच तुलना मी तलावर टिकतो, अन्यथा त्याचा नाश हा निश्चितच आहे. तर असं म्हणायला गेलं तर प्रत्येकाचं लाईफ जीवन किंवा दैनंदिन जीवन हे वेगवेगळं असतं. त्यामुळे त्यांची लाईफ एन्जॉय करा तुम्ही देखील तुमची लाईफ एन्जॉय करा तुम्ही तुमचा टाइम दिला आणि माझ्यासोबत बोलला त्याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे.
हो थँक्यू मॅम, बाय.